बोल ना.
आवाज येते का
हा झालं सगळं जेवण वगैरे सगळ्यांचं.
आह.
जेवण वगैरे झालं कसं त्यांचं
नाही नाही तयार करून झाले अजून जेवा्हाय ते तुमचं झालं का होय हा हा हा बरं बरं बर काही नाही काय चाललंय म्हंटलं विचारावं
हम्म.
हॅलो.
आणि काय म्हणतेस सांग की.
अ काही नाही तेच की स्त्री शिक्षणाच जरा म्हणलं आपल्या बायकांना जे झालं. ह. तर ते स्त्री शिक्षणामुळे आपण काय प्रगती करू शकलो किंवा काय नाही. त्याच्यावर म्हटलं आपण जरा बोलूया
तर ती सावित्रीबाहिन फुलेंना अगोदर नम्र अभिवादन करून मग विषयाला हात सुरुवात करायला पाहिजे.
बरोबर आहे त्रिवार वंदन करून आपण बोलूया त्या विषयावर.
होम
हम्म.
आणि काय मग काय त्याच्याबद्दल तू काय सांगणार आहेस मला माहिती
हा एक मिनिट ह.
हा सांग ना आणि काय म्हणतीस बाकीच बाकीचं काय म्हण बाकीचं काय चाललंय ठीक आहे का सगळं
पाऊस सुरू झाला आहे.
हा हा.
हम्म हम्म.
स्त्रियांना शिक्षित केल्यामुळे सगळेच फायदे झालेत ना आपल्यालाही
हो हो हो. हा मला हे सांगायचं होतं की आता घरातली आपली एक बाई शिकली तर पूर्ण. घर शिकल असं म्हणतात ना बाई शिकली की घर शिक. शिकलं एक माणूस जर शिकला तर तस पूर्ण घर शिकला असं होत नाही म्हणत ना. तर घराचा कणा कोण असतोय तर बाई असती. नंतर मुलांचं सगळं क हा. अ लहान मुलं जेव्हा बोलायला शिकतात तेव्हा पहिले शब्द काय बोलतात आईच बोलतात. नंतर जेवण संस्कार शिस्त वगैरे सगळं कोण करते आईज करते तर ती श ली पाहिजे तर तुमचं घर पुढे जाऊ शकतय आणि पुढची पिढी व्यवस्थ घडवू शकते म्हणजे एक बाई शिकली की पूर्ण घर शिकत असं म्हणते.
हा सगळ्यांच्यावरतीीच संस्कार करू शकते बरोबर आहे.
पूर्वीच्या दिवशी पूर्वीच आपला जरा विचार करून बघा की आपल्या आजींना वगैरे शिक्षण दिलं नाही किंवा ते म्हणायचे कि शिकून काय करायचंय बरोबर आहे की नाही स्वयंपाक करायचा आणि घर सांभायचं मग कशाला शिक्षण लागतय एवढंच उत्तर असायचं मग त्या काळामध्ये सावित्रीबाई फुलेंनी शिकवायला सुरुवात केली त्या पहिल्यांदा स्वतः शिकल्या आणि नंतर मग पुढं मुलींना त्यांनी अ शिक क्हायला सुरुवात केली त्यावेळेस त्यांना खूप त्रास करायला लागला अ त्यांच्यावर लोक शेण फेकायचे शिवे द्यायचे तरी पण त्यांनी त्यांचा जिद्द चिकाटी सोडली नाही
बकी त्यांनी एवढं करून शिका सोडली नाही आपण थोडं काय झालं की
हो जरा झाले कंटाळतो होय होय बरोबर हम्म. कारण त्यांना माहित होते की बाहे शिकली नाही तर समाज पुुढे जाणार नाही आज आपण सगळीकडे बघतो सगळ्या क्षेत्रात महिला पुढंच आहेत म्हणजे राष्ट्रपती म्हणा पंतप्रधान म्हणा किव्हा अ ते मुर्मू जे आहेत त्यांनी पण कसं म्हणजे एका अ मागासवर्गीय समाजातून त्या पुढे आलेल्या आहेत
हो त्यांची कहाणी तर खूपच खडत तर आहे म्हणे मुर्मूंची ते
आणि आता आपण जे मोबाईल वापरतोय किंवा शिक्षण घेत ते ते सगळं त्या सावित्री वळी फुले महच शक्य झालं आप
हो ते अब्रक गोळा करत नाही. लहान मुलं वगैरे
ते तस त्यांच्या कुटुंबात ते आब्रक गोळा करत होते अस. त्यांची ती कहाणी खूपच म्हणजे अम हृदयस्पर्शी आहे त्यांचं
हो हो आणि घरातली जर बाई शिक शली की नाही तर ती गुगल सारखंच काम करते म्हणजे काय होते माहिती का समजा मुलाला ताप आला की कोणता डॉक्टर काय औषध द्यायचं हे तिला माहित असतय. परत घरातला खर्च कुठे करायचा बचत कशी करायची हे तिला सगळं कशामुळे कळतं हे ज्ञान शिक्षण घेतल्यामुळे समजते. परत मुलांना अभ्यास स्वतः म मदत करते हम्म त्यांना योग्य मार्गदर्शन करते
मग घरातल्या सगळ्या सदस्यांना तिचीच मदत होते जास्ती
माधत होती बरोबर आहे की आणि अ समाजाला काय फायदा होते की मुलगी शिकली तर ते तिला हुंडा माग नाही पूर्वी च्या काळी काय होत हुंडा पद्धती जास्त प्रमाणात होती कारण का मुलगी शिकलेली नसायची अशिक्षित अडाणी असं असल्यामुळे ते हुंडा द्यायचा आणि आता कसं हुंड्याची प्रथा मोडतच आलेली आहे ना मुलगी शिकलेली असल्यामु आणि आपण हो आणि मुलगी आता शिकल्यामुळे काय होत माित का? लहान वयाशी जे लग्न व्हायचे तर ते पण अम बंद झालेल्या म्हणजे पूर्वी कस लहान वयात लग्न करायचे ना? अल्पवय विवाह म्हणायचे ते काय बालविवाह. आता ती पद्धत पूर्ण बंद. मुली आता शिक्षण घेतयत त्यामु वेळा थोडं लग्न करतायत.
हा.
लहान मा ते स्वतः लग्न करत नाहीत आणि करू पण देत नाहीत घरच्यांना कि म्हणतात नाही मला अजून शिकायचंय.
हम्.
हम. आणि मग त्यामुळे काय होते ह व्यवस्थित शिकलेली असते तर मुलांचे म्हणजे जे काय अडचणी येतात तर त्या. अर्ध्या तिथच संपलेल्या असतात ते आईला सांगून विचारू शकतात की काय झालं. काय करायचं.
हम.
आणि पूर्ण देशातली जर लोकसंख्या म्हणली तर त्यातल्या अर्ध्या बायक म्हणजे जे अर्धी संख्या जी बायकांचेच आहे त्यामुळे त्या सगळ्या शिकल्यात. तर समाज किती पुढे जाऊ शकतो आणि किती छान व्यवस्था पण करू शकतो. नाही आणि समजा. त्यातल्या काही बायकांना समजा पाठवलच नाही शिका शाय तर मग काय होणार सांग स का व्यवहार वगैरे असं. अ म्हणजे ते हे होणार ना फसवा फसवी होणार जर त्यांनी शिक शकलं नाही तर?
हो हो बरोबर आहे.
हम्म आजकालच्या बायका महिला त्या्या मुली शिकल्यात नोकरी. करताय त्यामु डॉक्टर झाल्या इंजिनियर झाल्यात.
तरी आता मोबाईल तर गॅस जवळ जवळ शिकायला लागल्या तं.
पन.
ताड आणि राहत राहत नाही जास्त.
हम्म तरी पण अजून सुद्धा असं. पूर्णपणे अ स्वातंत्र्य दिलेलंच नाहीये. हा कि म्हण त्या शिकून काय? करायचं स्वयंपाकच करायचं आहे ना मग कशाला शिकायचं हम्म.
थोडे फार प्रमाणात आहेत.
हा खेडेपाड्यांमध्ये शाळा नाही तर लांब. ठिकाणी त्यांना जाय लागतंय तेवढ्या लांब कशल दयचं सुरक्षितता नाही. मग फी कुठून भरायची गरीब असल्यामुळ.
हो ते पण आहेच.
ब्याच ठिकाणी ऐकायला मिळते अजून सुधा आणि मुलांना शिकवताना प्रश्न. त्यांना लक्षात येत नाहीत की आपण हे मुलीला म्हणतोय आणि मुलाला म्हणत नाही. मग फक्त मुलींसाठीच का म्हणतात ते.
हम्म.
आता आपल्या आजूबाजूची जर उदाहरण बघितली तर? ह. कोणी बचत गट चालवतं कोणी एखादं अ म्हणजे घरगुती व्यवसाय चालव होत कोणी पापड लोणची. तूप अंडी अ चटण्या लोणची अस. घरगुती वज करून ते आपला म्हणजे? दैनंदिन व्यवहार करू शकतात ना शिक्षण घेतल्यामुळे. नंतर किरण बेदी म्हणा किंवा मेरी कॉम पी वी सिंधु अं ते अस्मिता मंदना त्या म्हणजे सगळ्या कशा शिकल्यामु पुढं गेलेल्या आहेत ना त्या आणि देशाला नेतृत्व मिळालं त्यांच्यामुंळ
हा
तर मग आपण काय करायचं मुलांना पालकांनी मुलांना मुलीला म्हणजे अ सारखीच वागणूक दिली पाहिजे की तू मुलगी म्हणून अस आणि तू मुलगा म्हणून अस असं त्यांच्यातच भेदभाव करायचं बंद करायचं
हो बरोबर आहे तरच मुली पुढे जाऊ शकतील
होय मुलांनी पणअप ल्या मैत्रणीला बहिणीला असं अ म्हणजे टिंगल करायची नाही की काय करतेस तुम्हाला शेवटी हेच करायचं असं म्हणायचं नाही त्यांनी उलट त्यांना प्रोत्साहन करायचं
हो, ती 'कल्पना चावला 'तर किती जीवावर बेतून गेली स्वतः त्याच्या, किती म्हणजे धाडस म्हणायचं तिच! किती मुली धाडस ते झालंच हो.
बरोबर आहे की आणि आता काही महिला तर रेल्वेत चालवतात, विमान चालवतात, ट्रक चालवतात रिक्शा चालवतात, असं म्हणजे कुठलं क्षेत्र राहिलच नाही. कि जिथे आता महिला नाही.
ह आता बसमध्ये कंडेक्टर वगैरे सगळ्या. महिला आहेत परत ते पेट्रोल पंप वर पण असतात ते पेट्रोल भरायला सगळे क्षेत्र हो बक्की कितीदा
हम्म आणि आता ह सरकारने की नाही असं गव्हर्मेंट साठी हे ना महिलांसाठी पूर्ण त्यांनी हे केलेलं आहे शिक्षणामध्ये सवलती दिल्या आहेत मोफत शिक्षण केलेलं आहे जनजागृती केलेली आहे महिलांना शिकवा कार्यक्रम योजना ना असे आखलेले आहेत.
हो आता सवलती देतात.
हो आणि अ मोफत प्रशिक्षण केंद्र पण असे निघालेले आहेत अ सरकारकडनं. शिलाई मशीनच म्हणा अ नत तुमच कशीदाकारी म्हणा अ मशी त्यांच तुमचं शिवणकाम जे आहे, ते शिकवलं जातं मोफत. महिलांना म्हणजे ते शिकून घरगुती व्यवसाय हातभार घराला संसाराला करू शकतात त्या हम्म त्यामुळे एक ठरवायचं की आपण समजा आपल्या बघण्यामध्ये कोणी गरीब मुलली असेल तर आपण तिला शिकणार जेवढी शिक
कराटे वगैरे पण संरक्षणासाठी शिकवतात ना मुलींना हो करतात कराटे जुडो करराटे मध्ये चांगलं करतात मुली आता मुली पण
आणि हे शिकायलाच लागणार ना तरी पण मग म्हणजे शिकणं हे महत्त्वाचंच आहे
हो कोणती का गोष्ट होईना मग शिकत राहणं महत्त्वाचं आहे
किंवा मग हे स्व संरक्षण म्हणा
स्वसंरक्षण तर मुलींनी शिकायलाच शिकायला पाहिजे ह्यांच्यात काय
ह
परिस्थिती
हो
त्यामुळे मुली पण आता तशा बिंदास असत झाल्यात म्हणजे एवढं काही घाबरत नाही पूर्वीसारखं शिक्षणा मुळात सगळ्या क्षेत्रामध्ये पुढे जायला अजिबात हे मागे पुढे बघत नाही हो हो आपण पण मुलींना असंच शिक्षण देऊया ठीक आहे